हॅलो ताई, हा येतोय आवाज तुम्हाला.
हा येतो, येतो आवाज येतो.
अच्छा! ओके, कशा हो झाल्यावरून.
हा हा कुठून बोलतय.
म
मुंबई वरून, हा हा झाला आ मी कोल्हापूरमध्ये.
अच्छा कोल्हापूर रवा
हा कोल्हापूरमध्ये.
मी कोल्हापूरला मागच्या वर्षी येऊन गेले होते. ते कोल्हापूरचं महालक्ष्मीचं मंदिर आहे ना.
हा, हा, हा, हा.
हा तिकडे.
हा, हा, हा, हा.
ते पाहण्यासाठी आले होते. तिकडून जवळच हाये का तुम्ही का लांब ये? अच्छा, कोल्हापूर म्हटलं की डायरेक्ट मला तेच आठवलं.
हा महालक्ष्मी मंदिरच इथ हे हाय ना? फेमस हाय ना.
हो ते फेमस ये छान हाये. आमचं छान दर्शन झालं तिकडे.
हा हा हा हा. मग काय स्वयंपाक वगैरे झाला?
हो झाला ना, आताच काम बीम आवरली.
हा हा हा. मुंबईमध्ये पाऊस आहे का तिकडे?
पाऊस, आता सध्या नाहीये. आजपासून थोडासा, बारीकस सकाळी थोडासा बारीकस येऊन गेलं.
हा हा.
त्याच्या आधी चार पाच दिवस ऊनच पडलं होत कडक. हा आणि त्याच्यात चार पाच आधी भरपूर पाऊस होता, पाच सहा दिवस. त जोरात झाला. तो सर्वच ठिकाणी आला होता वाटत हाय ना.
हा पाऊस आहेच आता आहे, दोन तीन दिवस झाले सगळीकडेच आहे. खरं इकडं आजून एवढा मोठा नाही हाय, बारीक बारीकच आहे अजून.
तिकड अ जुलैच्या स्टार्टिंगला पडला
हा हा, मध्ये पंधरा दिवसापूर्वी पडलेला हा. थोडा आ आठ नऊ दिवस होता तेव्हा, हा सात आठ दिवस असेल तेवढा हो ता. आता परत नंतर ऊनच पडलं मग आठ दहा दिवस, मग आता परत दोन दिवस झालं बारीक बारीक आहे, आता चालू हाय.
हो प्रॉपर अजून चालू नाही झाला, बारीक बारीक येत
बारीक बारीकच हाय हा. तुम्ही मुंबईमध्ये कुठे?
मुंबईमध्येच मुंबईमध्ये मुंबईमध्येच आहे पर्सनल प्रॉपर माहिती नाही द्यायची ना.
हा हा हा हा आणि काय मग?
अजून काय नाही. तेच म्हटलं. पाऊस चांगला असल तर, मग पाण्या विण्याचे प्रॉब्लेम काय नाही होत ना.
हा, होय ना.
हो नाहीतर जून मध्ये आमच्या इकडं, पाऊस अ पाऊस जून मध्ये शक्यतो पावसाळा चालू होतो. पण यावेेळेस जून मध्ये पाऊस चालू नव्हता झाला. पूर्ण जून
नव्हता जून पूर्ण हे झालेलं, बिन पाणी होय पाणी नव्हतं. पाऊस नव्हता.
पाऊस नव्हता तर, आमच्या इथं पाण्याची टंचाई निर्माण झाली होती.
हा तिकड जरा प्रॉब्लेमच हाय ना मुंबईला.
हो दिवसाआड पाणी चालू होतं आमच्या इथं.
हा हा हा हा. हा
तर जिल्ह्यामध्येच
हा हा हा हा. चांगलं हाय ना. मग फिरायला वगैरे कुठे गेलेला का? फिरायला वगैरे कोणीकडे गेलेलं काय अलीकड?
आहा फिरायला मुंबईमध्ये मी पाहिले आहे ना, ते गेटवे ऑफ
हा हा,
आय आणि
गाडी
महालक्ष्मी मंदिर हाजी वाली आणि तिकडं म्युझियम पण आहे. खूप मोठ तेथ सगळं पुराण्या जमान्यातले कल्चर कसं आहे. ते सगळं दाखवलेलं आहे. छान आहे, बघण्यासारखं भरपूर छान आहे. खूप सारी ठिकाणी फिरलेली
हा हा हा हा हा,
कोल्हापूरला पण कुठलं तरी एक म्युझियम आहे. खूप छान आहे बघा. ते तुम्ही पाहिलं का? तुम्ही पाहिलेच असल. त्याच नाव काय मला आठण नाही आठवं नाही.
सिद्धगिरी
हा,
म्युझियम माहिती आहे. हो छान आहे बघायला.
तेथ खूप मोठा त्यासाठी हो आता मी गेलती ना, मागच्या वर्षी त्यावेळेस पाहिला मी. म्हटलं आलं त पाहून बघू दोन तीन ठिकाणी आहे ना,
हा हा हा, तिकडे मग ज्योतीबाला वगैरे गेलेला की नाही? ज्योतिबा मंदिर वगैरे आहे इकडं पन्हाळा, ज्योतिबा फिरण्यासारखा आहे ते पण
हा फिरायचं होत. पण तेवडा टाइम नाही भेटला ना, त्याच्यामुळ जे जवळचे जे ठिकाणे होते. तेवढेच पाहून आलो आम्ही.
हा हा हा,
हम्म, हो आवरलं का? लवकरच लागले हो ते म्हटलं बाकीची कामं पण करायचेत. त्याच्यामुळ तुमचं झाला का बाकी
हो हो झाला थोडा झालाय. थोडासा बाकी आहे.
हम्म,
करायचं आता. आता काय एक काय करूया म्हटलं. कॉल वगैरे करूया आणि मग करायचा.
हा तेच ना, हे पण करायचं ते पण करायचं. ह.. हो.
आणि काय मग काय बनवला स्वयंपाक तुम्ही?
आज मी ते हे बनवलं होतं. काय बोलतात त्याला? अ ज्वारीचा नाही का डोसा असतो. ज्वारीचा डोसा खाल्लाय का तुम्ही कधी?
नाही नाही ज्वारीचा नाही करत. आम्ही तांदळाचाच
हा तांदळाचा आणि ते उडद्याची डाळ वगैरे टाकून करत तो ना, इडली, डोसा तर मी युट्यूब वर असंच रेसिपी बघितलेली इंस्टंट डोसा.
हा, मग ज्वारीचा होतो चांगला? हॅलो,
कधी अ हॅलो,
ज्वारीचा होतो चांगला मग?
हो चांगला होतो न, छान झाला होता.
हा हा हा, हा सांगा ना,
ते काय करायचं? पहिल्यांदा ना, एक वाटी पीठ घ्यायचं ज्वारीचं.
हा,
ते एका भांड्यात टाकायचं, एक वाटी पीठ आणि तेवढंच तीन वाट्या पाणी टाकायचं त्याच्यामध्ये.
हा.
आणि दोन चम्मच तांदळाचं पीठ आणि दोन चम्मच रवा टाकायचा आणि ते मिक्स करायचं. ते पाण्यासारखं टेक्चर होत. तर बाकीच इडलीच बॅटर असत ते घट्ट असत ना, हे नाही. ज्वारीच्या डोश्याच पातळ असत बॅटर होत. त्याच्यामध्ये कांदा, अ मिरची, गाजर वगैरे असं कापून टाकायचं. छानपैकी मिक्स करायच. आणि डोश्याच्या तव्यावर तर करायचं, छान बनतात एकदम. असं वाटतच नाही की आपण ज्वारीचं पीठ खातोय. तर डोसा खातोय अस वाटतं. तुम्ही एकदा ट्राय करून बघा. खूप
हो हो. बघते ना, करते ना. हा हा. आणि काय मग? घरी कोण कोण असतं?
घरे आहेत सगळेच म जॉईंट फॅमिली आहे.
जॉईंट फॅमिली आहे? हा हा. छान आहे, हा. मुलं वगैरे आहेत?
नाय आजून.
हा हा हा. मग काय निवांतय तुम्ही.
हा निवांत. तुम्हाला आहेत वाटतं?
हो आहेत. आहेत दोन मुलं आहेत. दंगा चाललेला असतो त्यांचा.
अच्छा! त्यांच्यासाठी मग वेगवेगळे पदार्थ बनवत असाल ना तुम्ही?
अं हा. आता छोटा आहे तो काय छोटाच तो त्याला जर असं बारीकच करून मिक्सरला वगैरे, घालायला लागतं सगळं. तो आता दीड वर्षाचा आहे छोटा आहे तो. आणि मोठ ठा आहे तो काय चौथीला आहे.
हं हं.
हं. आणि काय मग?
आणि काय नाय मग. निवांत चाललंय.
हा हा हा हा.
काय बोलू काय सुचतच नाय. विचार विचार कराव लागतं काय बोला काय बोलू?
तेच प्रॉब्लेम होतात सगळे.
हा ना. खूपचं कोणाशी काय? कोणाशी काय? ग्रॅज्युएशन झालंय.
झालंय? हां.
हं.
म्हणजे घरीच असता आता?
हो हो. नाय नाय अजून नाय.
हा हा हा हा. आणि काय म? माझं पण ग्रॅज्युएशन झालंय कंप्लीट, बीकॉम झालंय.
तुम्हीपण घरीचंय का?
हो घरीचं. मुलगा लहानय ना.
हां त्याच्यामुळं तर असावंच लागणार
हां घरीच रहावं लागतं
हम्म्म तुम्ही अजून काय काय बनवता मंग स्वयपाकामध्ये सगळेच बनवता
हा रेग -हा हे रेग्युलर आहे ते बनवते. मी नवीन काय अस लई ट्राय करायला बघत नाही. आहे हे आपलं य-अ नाश्त त्यामध्ये पोहे, उपीट आपलं परत अं डोसा परत आप प्पे वगैरे... आणि आपलं हे उताप्पा वगैरे एवढं आप बनवते नाष्ट्याला
जे आपण बनवतो तेचं
हा तेचं हं तेवढा काय जास्त हे नाही
अच्छा बिर्याणी वगैरे बनवता का तुम्ही
बिर्याणी मी कधी ट्राय केलेली नाहीये आहे.
हां हां कुठलीच नाही का व्हेज-नॉनव्हेज
नाही नाय हा व्हेज-व्हेज करते मी पुलाव करते खरं.. नॉनव्हेज बिर्याणी नाही करायला अजून
अच्छा मी पण व्हेजचं केलेली आहे
हां हां व्हेजच बनवलीय मी नॉनव्हेज आवडते. खायला खरं बनवलेली नाहीेये हं हं हं
त्याजा लई कुटाणा असं
हां जास्त असतात. ना हाय मुलांच्यातून मला होत नाही त्यामुळे मी काय जास्त मग सांगितल्यावर नवीन काय असं ट्राय करायला बघत नाय आहे हेच करत बसते... हम्म्म हां आणि मुलांना घ्यायला पण कोणतरी पाहिजे ना घ्यायला पण कोण नसतं त्यामुळं मला ते घ्यायचं पण त्याला आणि घरातलं पण आवरायचं म्हटल्यावर मग नाही होत नवीन काय असं करायला. हे काय कराल्यास तू... असायं
मोठं झाल्यावर वेळ असल्यावर मग होतो. तेज्यामध्येच मुलांमध्येच वेळ जातो हाय ना
हो हो तेज वेळ जातो आणि काय चालंय मग
आणि काय नाई निवांत चालंय सगळं
निवांत चालंय मुंबई मध्ये कुठलं निवांत सगळं इकडं तिकड इकड इकडे तिकडे चालूच असते ना इकड गावी इकड आम्हाला कोल्हापूरला शांत वाटते. थोडं मुंबईला नाही बाबा आमचे पण आहेत पाहुणे मुंबईला खरं नको वाटतंय त्या ट्रेन मधून आणि अस सगळं धगधक धगधक धगधक वाटते सगळे आम्हाला
आता तुम्हाला सवय नसते. तेना आताच्या
हा हा म्हणूनच ते हे वाटत. चालेल तुम्ही करा मला कॉल हो हो हो हो चालेल चालेल हो हो चालेल चालेल
ओके ओेके ठेवते.